हॅलो
हां आवांज येतोय आहे?
येतोय कां आवांज?
हां येतोय मलां.
एक मिनिटं हं हॅलो
हां हां बोलं-
बोलं कायं करतेस आवरलं.
हो आवरलं की झालं कां जेवणं?
झालं बाबां आंज सगळां दिवसं ले हे झालं वेळं लागंला सगळ्यां कामांना.
हां आणि आंज थोडंसं नेटवर्क इश्यूं पणं होतं.
तेचं नां आंज कांहीं कांहीं लेडीजला बघं नां माझ्यांत आंता एक लेडीज होती साताऱ्यांची तिला मी कमिटमेंट केलेली की बां- तुलां कॉल दिलां असं कारणं तिच्यां दोन नंबरला गं दिलेचं नाहीं आणि कॉल,
हां हां हां
तुलां नाहीं बोलली कां तुमची सीम घेतं- आणि तिने जां गांडी दिलेली यां कामांची आपल्यांला मगं उगीच कशां तिलां तिलां हे करायचं
हम्मं
कारणं मी तिला एकां नंबरला दिदीला दिल्यांमुळे म्हं तिलां दिलेचं गेले नाहीं माझ्यांकडूंन यांचे त्यांच्याकडुंन कंप्लिट करूंन घेतले पणं मगं यां नंबरला तरी पाहिजेच म्हणे मं कोणांलाचं विचारणांरे अ
अच्छा!
लां सुपारी दोन तीनं आंत त्यांत त्यां अजूंन नंदनबाईची बाकी येतं त्यांचे दोळ्यांचे बाकी येतं त्यांना केलेले माझे आंता तेरां झाले टाईम लिमिट संप खूपचं कांहीं आंठ नऊ कॉल उचलतांच ये नां मलां
हम्मं
काय तलास म्हणतात
आज आमच्याकडे हे होतं मोकळी डाळ म्हणून केलीली माहितीय आहे का मोकळी डाळ
मोकळी डाळ म्हणजे हरबरायची बी हरभरा डाळ म्हणजे आमच्याकडे हरभराची आमटी म्हणतात
अच्छा म्हणजे आमटी नाहीये मोकळी डाळ म्हणजे ते मिक्सरला फिरवून त्याला परतायचं अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घालायची आणि थोडासा कांदा वगैरे घालून त्याच्यावरती ती डाळ मिक्सरला वाटून घेतलेली असते ती त्याच्यावरती शिजवून घ्यायची वाफेवरच
हो का
हा मग आमच्या इकडे ते करतात मोकळी डाळ
ह आमच्याकडे आमटी म्हणतात आम्ही ना शिजवतो आणि मग आपण जसं चिकनच्या भाजीला मटरियल तयार करतो ना कांदा टमाटा वगैरे सगळं
हा हा
सगळं करतो आणि शिजवलेली डाळ राहते ना आपली
हां हा हा
थोडीशी कुटेला अशी शिजवावे लागते आणि मग त्याच्यामध्ये त्या फोडणीमध्ये टाकायची कधी हरभऱ्या डाळीची आमटी
अच्छा
कशी चिकनच्याबाजी सारखच लागते अस
मी नाही कधी केली बघू आता ट्राय करेन
सोपी आहे जशी नॉनव्हेज ला आपण जेव्हा मी बनवतो ना ग्रेव्ह बनव ना सिम तीज ग्रेवी बनवायची आणि त्याच्यात फक् हतशी जगलेली आहे स
अच्छा
त्याच्या थोडं पाणी शिजवताना म्हणजे मग आपल्याला वरून जास्त पाणी टाकण्याची गरज पडत नाही तुमच्या दोघांना एक ग्लास पाणी भरपूर होतेय
हो हा बघू एकदा करेन खरंच
आज आमच्याकडे मेनू सॅडविच
आवाज येत नाहीे नीट
हॅलो येतोय आवाज
थोडासा लांब येतोय
हो थांब एक मिनिट आ हॅलो
हा येतो येत
काबर येत नाही काय माहित थांब थांब बोल येतोय
हा येतोय मला
आमच्याकडे सँडविच होते म्हटलं
वा परत आता उद्याचा एक दिवस गेल की उपवासच असेल ना
हा मग तेच ना मग तो मेनू ठेवला आज सँडविच खिचडी केली थोडीशी आणि मग खाल्ले सगळ्यांनी पोरांनी वेगळे साधे आम्हाला सगळ्यांना तिखट आज मग त्याच्यातच बराच म ते सॅडविच म्हटलं राहतच नाही हे बनव ते बनव चटणी बनव
आणि कसं ते गरम गरमच खायला चांगलं लागतं.
ते बनवून ठेवता, येत नाही ना म.
हो. आणि आठवड्यातून काहीतरी वेगळं पाहिजेच.
तेच नाही बाबा मग रोज-रोज भाजी पोळी न देता टिफिनला त्यांना टिफिनला मी असं काही वेगळं देत नाही. कारण ती सवय पडली ना, हे दे ते दे मग ते डिमांड करतात मग भाजीपोळीची सवयच मोडते.
हो आणि कसं लहान मुलांना भाजीपोळी आता सध्या खाणं गरजेचं
हम्म, स्कूलमध्येध्ये माझी पोळी दिली ना, मग बरं पडत, मग घरी येऊन नाही आणि मी यांना ना सकाळी असं जेव टिफिनला दि त्यांना ते घरी येऊन खातच नाही डायरेक्ट.
ह
तिला बी तसच देते, आणि त्याला बी तस, दोघांना एकच टिफिन सारखंच बनवते, पण दोघांना जास्तीच देते ते खाऊनच येतात, खाऊन आले म्हणजे मग घरी येऊन खायचं नाव नाही.
हम्म.
असे, मग डायरेक्ट दोनच टाइम व्यवस्थित जेवण करते. मध्ये झोपेत सकाळी उठल्या-उठल्या थोडस दूध बिस्किट मध्ये दुपारी झोपल्या झोपेतून उठल्यानंतर दूध बिस्किट थोडंस खायचं मध्ये असं काही चावन्या वगैरे नाही खात, दोनच टाईम जेवण करतात.
हम्म, आणि कसं त्यांनी पोट, त्यांच पोट भरलंय की आपल्याला पण बरं वाटतं.
तेच ना, मग त्यांनी आज काही विषय नाही काढला पाहिजे का काय मग चला, करू आज तुमच्या मनासारखं काहीतरी, गेलो आज तर आमच्याकडे खूप-खूप पाऊस आहे. काल रात्री पासून प्रचंड पाऊस आहे.
आज आमच्याकडे पाऊसच नाहीये, थोडासा पडला सकाळी.
हो-हो.
आमच्याकडे भयंकर पाऊस आहे. काल रात्रीपसून मी म्हणजे ना गोदावरीला पूर आलाय.
हो.
हो, पुर आलंय गोदावरीला. अशा.
आमच्याकडे नुसत आभाळच येते, आणि वार सुटले आता म्हणजे कालपासून होत कालपर्यंत आज नाहीये फक्त.
इथं आहे बऱ्यापैकी पाऊस. हम्म, असूदे.
अजून पाच दिवस तरी पाऊस सांगितला इथं.
हो ना, इथ कालपासून, रात्रीपासून सुरू झाल्यामुळे ना आता आज उद्या तर पोरांना हेच दिलेले आहे. तिला काय माहिती नाही, उद्या सुट्टीच दिलेली आहे पोरांना.
बरं. उद्या खूप जणांना सुट्ट्या आहे. म्हणजे शनिवारी आली सुट्टी म्हणून बहुतेक शुक्रवारी दिलेत का?
अ, नाही ग तस काही नाही आहे, इकड पा पाण्या पावसाचं वातावरण जास्त झालेलं म्हण, त्यामुळे इथ नाशिकला जर जास्त जर झालं ना, तर धोका बी असू शकतो असं सांगतात. एवढा ज जास्त चोवीस तास राहिला तर मग पोरांना सकाळी स्कूलमध्ये जायला खूप प्रॉब्लेम येतो ना कारण त्यांच्या लवकर स्कूल राहतात सकाळी हे पावणे सातलाच निघून जाते घरातून सकाळी
हा नाही इथं पण काही काही जणांना सुट्टया आहेत म्हणून म्हणत होते ना सकाळपासून परत
नाय यांना त्याच्यामुळेच दिली वातावरणामुळे सांगितलंय मागे बी इथ नाशकामध्ये ढगफुटी होणार होती तेरा चौदा तारखेला तर सुट्टीच सुट्टी दिलेली होती
हो ऐकले ते न्यूज पण मी
हा पण झालीच नाही पोराना सुट मिळाले पण झाली ढगफुटी ती पालघरकडे फिरली म्हणे
त्या आधीच कसं आपल्याला निबंध वगैरे असायच तेना शाळेला सुट्टी पडली तर हे ते सगळं आता खरं होतंय
खरं ना ग ते नायका आसं शाळेला जर सुट्टी असं पावसामुळे सुट्टी भेटली नाय नाही तर मग शाळे भोवती तळे साचून ते गाण बी तसं तसंच झालं ना सुट्टी मिळेल का ते भोलानाथच
ते आता खरं हच्या जनरेशनला ते खरंच होतं आपलं गाणं ह्याना होतं आता
काही नाही आपल्या आई वडिलांना काही नाही नाही कशाची सुट्टी कशाचं काय जावं लागेल पार आम्ही गुडघे एवढ्या पाण्यामध्ये बी जायचो पावसात बी यायचो घरी बरं घ्या घ्यायला बी यायचे नाही हा आणि घ्यायला बी यायचं काम नाही सोडायला तर नाहीच नाही एवढं पाऊस येन पोरगं कसे येतील काय काय घेन देना नाही येतील बरोबर आणि येऊन जायच माणूस का एवढ हे
हा आणि शाळेवाले पण मुद्दामून शाळा सुटायच्या टायमिंगलाच पाऊस आला की ते शाळा सोडून देत होते. पण असं नाही म्हणणार कि लवकर शाळा सोडू आज वगैरे नाही
काही नाही काही नाही काही नाही तेव्हा फक्त वाटायच सुट्टी मिळेल काही नाही फुल पाऊस भि राहायचा तरी जावच लागायच
किती पण ढागपुटी होऊ दे नाहीतर काही होऊ दे शाळेला सुट्टी कधीच भेटली नाही आपल्याला
हा आशी रिकामीट्या रिकामी सुट्टी मिळालीच नाही कधी
रविवार सोडला तर शाळेला सुट्ट्या कधी कधी आपल्याला एवढ्या जास्त जास्त भेटल्याच नाही आताच्या मुलांना खूपच सुट्टया आहेत कशाच्यापण सुट्टया आज हा दिवस सुट्टी उद्या तो दिवस सुट्टी
तेच ना मी तेच म्हणत होते यांना म्हटलं शनिवारी या शुक पण सॅटर्डे संडे सुट्टी असते म्हंटलं आमचा माझा आणि सासूबाईंचा सकाळीच विषय चालला होता की यांची एक सुट्टी बुडाली म्हटलं कि एक आषाढी एकादशीची सुट्टी मिळणारच नाही कारे देवा ती नेमकी शुक्रवारी बी सुट्टी दिली पावसामुळे मग झाली आषाढी एकादशी जे बी उद्याच समज आषाढी एकादशी आहे सॅटर्डे आणि संडे तिला माहितीच नाही उद्या सुट्टी असं तिला मला स्कूल मधून दुपारी मेसेज आला ना सट्टीचा. तिला नाही माहिती. बिस्किट दि कीव बिस्किट चगलंय एक दिवस सुट्टी घेऊ आमाला स्कूलला. कुठे जाऊ मी पॅन्ट फाटलेली हाये एक दिवस सुट्टी घेऊ एक दिवस सुट्टी घेऊ म्हणून तिला सांगितलं तुझ्या मनासारखं करू म्हटलं उद्या तुझ्यासाठी सुट्टी घेऊ आपन
हो ना
ह्या साठी मग तिला वाटतेय मम्मा मला देतेन का खरोखर
लहान मुलांना काय त्यांना फक्त आता सुट्टीच निमित्त
नाही ग मग ती काय सांगते माहिती का एका दिवशी सॅटर्डे बी तिच्या लक्षात नाही राहिलं ना सॅटर्डे संडे मग मी बोलले तिला सुट्टी घेऊन टाक जाऊ दे नको जाऊ आणि मग तिची बहीण आहे तिने जर सांगितलं ना काय ग आज तर सुट्टीच होती मी ती सांगते माझ्या मम्मी पप्पाना मला वेड्यात काढलं
मग
अह हं हं
अहं.
मी सरखून काय करू तू जा ना मागे
हम्म पोरांचं लहान चालूच असतं काही ना काहीतरी
का चालू राहत ग कंटिन्यू बाकी काय म्हणते
काही नाही निवांत आजचा दिवस कसा गेला कळालाच नाही
हो ना काय करत होती आज चालेनच
हो हो हो तुम्हीच करा
हा तेल घातलं ना जरा तर ते चांगली निघतं तर त्यानी पाणी घातलं ना असा